काय करी ना
हो काय करतोस?
काही नाही बसली हो हो हो. तू काय करत होती?
तेच लिहत होते ना माझी ते स्टडी बनवत आहे मी.
पोस्टर बनवत आहे.
तेच होते ना तुला सांगितलं होत मी
ते लिहते होते का?
ग्रुपला तर मेसेज नाही सोडला जरीे मग फक्त तुला एवढंच सांगितलं असेल मॅडमांनी.
हा मला् तो तस असेल.
नाही तर आम्ही तो लिहून पाठतो.
पाठवलं किती पान भरलं.
किती एक पूर्ण पानं भरून बोलत होती एवढं एवढं लिहून पाठवलं म्हणून जास्त पाहिजे तिला. वाचायला कंटाळा येऊन जायला एवढं लिहून टाकायच.
तसं मी न एक पान पूर्ण भरलेले आहे मोठ दुसरं पाण चालू आहे माझ. लिहायचं. म ते एकदोन लहान लहान अक्षर. काढलेले म्हणजे जास्त मावाला पाहिजल म्हण म्हणजे लहान लहान अक्षर काढलेले असं मोठे मोठे नाही काढले.
लहान लहान काढले का?
हो.
चांगलंय. जास्त मावायला पाहिजे म्हणून का?
हो. अस
आज कायस आहे पॅक केलरी म
काल
आज काय बनवलं भाजी थोडी
गरम गौश पोळी
मी ताजं वरण भात बनवला
होतात
हा
झालं जेवण आत्ता काहीच काम बी नाही केला आणि दिवसभर झोपली होती बर बी वाटत नव्हत म्हणून गोळ्या बी संपल्या म्हणून ग्रुपला काहीच फोटो बी नाही टाकलं
काय नाही
काहीच नाही टाकलं फोटो ग्रुपला
ल दोघच गेले होते का मग
नाही उद्या जाऊ आता किती जायचं रोज दवाखान्यात
गोळ्या घेेतली फरक पडत नाही
टीव्ही चालू आहे का काय चालू आहे रे ना
इ मोबाल ब मोबाईल बुक
तुझा मुलगा का
् सर्व तीन चार माझी बेण आहे दोन मुलं एक भाऊ म म्हण तुम चार हेरी ब
अजून पर्यंत नाही ते तेतू
म
हात हात चांगला झाला का रे मर
चांगला आहे तर
हम्म
कोण पेपरला जाणार मी ते सगळं या साईट
सासरी नाही जातं
नाई
आराम करून घ्यायचं थोडे दिवस
म्हणून ते
हम्
अजून दोन महिने झालं होय माझ्या पेक्षा लहान भाऊचं लग्न होतं ना तेंव्हा
किती लग्न बघते रे मान्य
काय
लग्न किती आहे म्हणते
कुठे आता म्हणजे सांगत होते असं
म्हणून तुला मॅडम सांगत होते रीमा कुठेच जात नाही फक्त लग्नाला एवढेच जाते रिमा असं म्हणत हो ठीक हम्म
बघ गं दोनच जागी म्हणजे लग्न होतं म्हणून सुट्टी मागितली म्हणून सांगतेयेत लग्नाला जाते तर
सुट्टी मागितली काय
बोलून सांगते लग्नाला जाते
हम् ह जास्त करून रिमा फक्त लग्नाला लग्नाला जाते असचं मनात घा फक्त
सागं सवयी आता सेवा माय भारती ह् ती तिच्या सासरी सागंतचं येती म मी बोलली कि हसत होती. इशयं
काय
मग मी बोललीच नाही आज तर हसत होती ती
हम
आता केव्हा जाणार ग ते सांगत होती मी जर तुमच्या घरी गेले तुझे सासू मला नाही ओर ओरडणार का सांग बरं
हा हा हम्म
आले नाही तुमची मॅडम असून मला नाही बोलणार का ते सांगत होते नाही हो तसंच सांगणार
हम् नाही बोलणार असं सांगायचं.
हा झाले होते भेटायला
पण
अ सासूस
तुला का
हा
मग काय घेऊन आली होती? काय असं झालंय हो?
हो म्हणजे मुलांना बघत बघ इकडेे माझ ते इकडे येऊन लागतात ना
आणि
आहे
खेडायला फिरायला
हो
तिथच येऊन जातात काय ते मामाच्या घरी
हो
चांगलंय जवळ जवळ आहे का रिमा का लांबे आहे.
हो लाग नाही
जवळ जवळ आहे.
होय
जवडच आहे का?
हो
चांगलंय ना
लसीकरण झालं तुझ्या सगडेच
हो झालं दोन तारखेलाच होत ना लसीकरण
आमचं पण एके दोन तारखेला होत.
अ
पहिला सोमवार पहिल्या आठवड्यामध्येच
असं तर
अ दुसरा शुक्रवार आहे बरडीपाडाला.
झाल मग लसीकरण होत
झालं सगळं लसीकरण आता ते वजनचे अपडेट करायचंय बरडी काडाची मीटिंग या बाकी आहे
टाकतील काय माहिती पैसे बिन रे मा करकीे लागलेली
होणार पैसे फले आ मला पण आपण माझ उभाला ठेवायला जायचं पैसे पाहिजे बघ हो रे अजून पर्यंत. हो शाळेत शाळा उघडली हो. आ मणरण
कुठ
आ
आम नाही
हम्म
जळगावच्या तिकडच आहे ना म्हणणे
हम् जळगाव तिकड आणि आम्हाला म्हणजे त परषा बाजूला जळगाव जळा म्हणजे लांब आहे
हा
ंद जवर अस
होड आहे
हम
या वर्षी बी थंडी म घेऊन जाईल मॅडम आता आपल्याला
सांगत होतय.
नाशिक मुंबई- असं घेऊन जाणार आहे.
खरवस.
मंग याने हिवाळा्यामध्ये घेऊन जाताना ते कुठं कुठं मुलींना
पॉपकॉर्न तेच ते. उन्हाळ्यामध्ये नाही घेऊन जात का हहु आप- म्हणजे या टायमाला आत्ता.
नाय नाय उन्हाळ्यामध्ये नाही होणार. फक्त हिवाळ्यामध्ये एवढंच घेऊन जातात. या वर्षी मागच्याग च्या वर्षी तर उन्हाळ्यामध्ये इथ शहादाला दोन तीन दिवस. टेनिंग होते आमची. पुढे या वर्षी नाही झाले
वर्ष पण घ्यायचं होतं मग तिथच राहिले का अपडाऊन केला.
नाही नाही सकाळी जायचं संध्याकाडी येऊन जायचं. मंग तीन दिवस का काय होती.
म्हणजे स्पेशल गाडी आहे ना मग. सकाडी आठ वाजतात. लवकर निघायचं तिथं पोचायचं मग पाच वाजाला यायचं सुट्टी करतात ते. विजिट वाले होते. ते रंजना मॅडम आणि ते साहेब लोक होते.
मग सुमित्राने फोटो टाकलेला आहे ग्रुपला तू नाही पाहिलं का.
माझं लक्षातच नाही.
रंजन रंजना मॅडम आणि एक सर ए. एक तर आपल्याकडे बी विजिट आहे बाई मला त भीती वाटते रे म. मंग कधी बी येऊन जाता मागच्या वेडेस पावसाळ्यामधे तर माझ्याकडे नाशिकचा साहेब आला होता एक गाडी म्हणजे ते पाडर अजून कोणते कोणते मोरे सर आणि तो एक म्हातारा होता. त्यांच्या बरोबर एक माणूस होता. ते सगळेच कितीतरी आले होते. एक गाडी भरून बरडी पाडायला. हॅलो.
हॅलो हुं
कावर बोलत बी नाही रिमा मला वाटलं कठ होऊन गेलं. की काय. आणि आजून वैभव सर बी आले होते बरडी पाडालाच.
मॅडम का माझ्या घरी आली होती. ती म्हणत.
धनवंती ताई आपण बरडी पाडायला जाऊ बर का आणि हे कोणते तरी रजिस्टर घेऊन टाक तू आपण बरडी पाडाला जाऊ सांगत होते. हा ती घरी आली हो म मग दप्तर वगैरे घेतले काय काय घ्यायचं ते ती सांगून दिलेय हा. बरडी पाडायला गेले तर वैभव सर तर तिथंच हे. अंगणवाडी मध्ये थांबलेले होते. आमच्या अगदर जाऊन बसला होता.
ह म्हणतो मॅडम ना मॅडम ला माहिती असेल. पण मलाच सांगि ला नाही क
सलमन
हा तिला माहितीच तर म्हणून आली ती नाही तर आली नसते.
बश
मगई बससर आलेला आहे कधी त येऊन जातील. ते असं म्हणायची त होता. गेली गाडीवरून उतरली बघितलं तर वैभव सरवात आहे. तिथ मग विजेेत ला घेऊन गेले होते. एक कुपेशीित बालकांच्या दरी अजून ती मग ति गाईचा स्कर काढायला सांगितलं होतं प्रोटीने काढून दाखवलं होत. त्या पराची वळजण उंची घेतली होती. म मॅडमांना सांगितलं मॅडम मला त खूप भीती वाटते. काय करू काय नाही गाव द मणा कशाला गावरती काम करते ना तू गावरते कशाला मज सांगत होती मॅडम. पण भीती वा
खूप
हो तर सांगते कमले ताईच्या कमले तईकडे जात नाही सगळे